हा कशी आहेस हो हो येतोय
हम्म तर
कशी आहेस म्हटलं.
मस्त आहे छान तू झोपला का
हो
हा हा मग इतक्या उशिरा म्हणजे
हा म्हणजे आता थोडा दिवस छोटा आहे ना तर मग झोप येत नाही ना ग म्हणजे शाळेत जायचं वगैरे आणि मग खेळायचं परत. त्याच्यामुळे नाही येत लवकर झोप कधी कधी तर झोपतच नाही आज तरी बळ बळजबरी झोपू लागलं.
अच्छा माझा पण अभ्यास घेतला त्याचा मी आणि झोपला मग तो.
अच्छा बरं झालं आहे र आत म्हणजे थोडस का जाऊ दे विषय बोट हा काय म्हटली
ह
हा तर हा बोल
हम्
हा ठीक आहे, तर आपण विषय घेऊया, ऑनलाईन शॉपिंग.
हो.
तर त्याला मराठीत काय म्हणता येईल? अ
अ ऑनलाईन खरेदी, ऑनलाईन खरेदीच म्हणता येईल ना?
हा खरेदी, हा खरेदी, तर ठीके म्हणजे, कारण इंग्लिश शब्द जास्त वापरायचे नाहीयेत, तर आपण जास्त करून मराठी शब्द वापरूया.
हो बरोबर, हं बरोबर.
हम! तर तुला आवडतय का? ऑनलाईन खरेदी करायला?
हो मला आवडत, आता मागे हो, तू तुझा अनुभव जो सांगितला ते ऐकून, अजून जास्त मी शॉपिंग करायची माझी इच्छा होती. पण मी जास्त करून नाही वापरत, अ कारण मला कधी-कधी वाटतं की, फसवणारे पण असतात.
नाही नक्कीच असतात, फसवणारे पण असतात. पण कसंये, आपण म्हणजे तेवढं बघितलं ना त्याच्यामध्ये, कि आपले याच्यामध्ये अ म्हणजे एखादी समजा आता असल, किंवा एखादा व्यक्ती असल तो विक्री करतोय, तर मग आपलं त्याला त्याच शॉप माहितियेत, सगळ्या गोष्टी माहितेत, अजून कोणी घेतल असेल, तर मग आपण त्याच्यावर विश्व पण ठेऊन घेवू शकतो ना? तर म्हंजे आपण तेवढी पडताळणी करायला पाहिजे, तर नक्कीच चांगलंच आपल्याला भेटून जाईल वस्तू, हाय की नई
हो हो, बरोबर आहे. आणि त्याचे फायदे काय असतात, म्हणजे आपला टाइम पण वाचतो. आणि दुसरं म्हणजे, अ आपण खरेदी करण्याच्या आधी ते ग्राहकांचे अनुभव वगैरे त्याच्यात वाचतो ना, तर आपल्याला कळून जा जी वस्तू आपल्याला घ्यायची ये, ती आपल्याला कळते कि ती कशी आहे म्हणून, तर आपण नक्कीच अस विचार करूनच, आपण ती वस्तू विकत घेत असतो.
नक्कीच, खाली जे अनुभव, त्या वस्तूच्या खाली जे अनुभव आप दिलेले असतात ना, ते बघतो त्यांचे रेटिंग वगैरे बघतो आपण. आणि मग त्याच्यानंतरच आपण म्हणजे घेतो, म्हणजे जर नसल ते तेवढीच, तर आपण ते नक्कीच टाळतो घ्यायला, हे की नाही?
हो बरोबर. आणि आता म्हणजे, घरगुती कार्यक्रम जरी म्हटलं तरी आता ऍप वर वगैरे जाऊन, आपण ती वस्तू पटकन बघून घेऊ शकतो, बरोबर कि नाही?
हो बरोबर आहे.
आता मागेच दोन दिवसाांपूर्वी माझ्या भावात च्या मुलाच, काय ते हे झालं, अन्नप्राशांचा कार्यक्रम. तर त्यात तिने सांगितलं, तिने इतकं छान सजावट केली होती, मी तिला विचारलं तर ती म्हटली की सगळं मी मिशोवरन मागितलं, आणि मि मिशोवर इतकं
तर अस बाहेर जाऊन घ्यायला गेलो ना एखाद्या दुकानवर, तर आपल्याला ती वस्तू प आपण भेटत नाही, किंवा आपल्याला जशी हवी आहे, तशी भेटत नाही. पण आपण असं बघू शकतो, मोबाईल वर वगैरे किंवा म्हणजे ह्या ह्या याला नाही आवडली, दुसऱ्या ऍप ववर बघू शकतो, अमेझॉन, नाही तर फ्लिपकार्ट असं वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघू शकतो, आणि जिथे जी आवडल, आपण तिथून ते घेत असतो, होय की नाही
हो बरोबर. आणि कसं ऍपवर आपल्याला म्हणजे, ग्राहकांचे ते मत तरी समजतात, की ही वस्तू कशी आहे? आणि त्याच्यात म्हणजे खरोखरचे जे फोटो असतात ना, ते टाकलेले असतात मेन म्हणजे हे खूप छान आहे त्यां आणि दुकानात कसं आपण दुकानात डायरेक्ट वस्तू घेत होत आपल्याला कळत नाही ना कुठल्या ग्राहकांनी घेतलेली आणि त्यांनी कसा त्यांचा अनुभव सांगितला आहे. तर हा फायदा एक असतो ऑनलाईन खरेदी करण्यामध्ये
नाही नक्कीच म्हणजे म माझा तरी अनुभव आहे की खूप जास्त म्हणजे फायदे आहेत त्याचे अ नुकसान तरी थोड्या प्रमाणात असतील एक दोन वेळेला आपण म्हणजे चुकीची वस्तू घेऊ शकतो. त किंवा आपल्याला खराब वस्तू लागू शकते पण माझ्या बाबतीत तरी सांगायचं झालं तर भरपूर माझे फायदे झालेले आहेत माझे भरपूर म्हणजे अ मला तरी असे म्हणजे माझे पैसे वाचलेले तर मी फ्री मध्ये शॉपिंग सुद्धा खूप जास्त केलेली आहे जस की आता कुपन वगैरे भेट त्यात अजून बरेच काय काय असतात ऑफर्स असतात त्यांच्या
ह मी पण आधी नव्हती वापरत पण आ आता दोन वर्षापासून मला म्हणजे खूप वेड लागला ते ऑनलाईन खरेदी करायचं. कारण म्हणजे परवडत ना ते आप मार्केट मध्ये जायचं तिथी सतरा दुकानं पडतळायची. ते बघायचं आणि मग घ्यायचं हे कसं आपल्याला घरी आणि घर पोहोच येतं मेन म्हणजे आणि आपल्याला पाहिजे तर आपण बदलू पण शकतो ती वस्तू आणि पैशांचं म्हटलं तर घरी येऊन पैसे आपण त्यांना देऊ शकतो.
नाही आणि याच्यातून म्हणजे त्यांच्यासोबत पण एक चुकीची गोष्ट होत आहे बर का. जसं की आता एखाद्याच समजा काही आहे. तर ते ते वापरून घेतात आणि नंतर ते सात दिवसानंतर त्याचे ते अ वापस पाठवण्याचे तारीख असते तर मग ते वापरून घेतात बघतात त्यांना लागतोय तोपर्यंत आणि ते सात दिवसानंतर वापस पण देतात आणि मी मी सुद्धा एक गोष्ट केलेली आहेच. चुकीच म्हणजे जस की माझे माझ्याकड ते हेडफोन वगैरे होते. तर मी काय केलेलं अमेझॉन वरती म माझ एक हेडफोन काहीतरी खराब झालं आणि न्यू हे ऑर्डर केलं. त्या त्याच याच कंपनीचं आणि मग न्यू ते न्यू ठेवून घेतलं आणि त्याच्या अ जुून त्याच्यामध्ये पॅक करून देऊन टाकलं.
भारीच केलं ना मग
हा आणि ते जे बीलच होत काहीतरी तेंव्हा म्हणजे त्याला झाले अस चार पाच वर्ष.
आणि असंच तुच
म्हणजे नाही ते नक्कीच चुकीचं आहे मी ते एकदाच केलेलं. ते पण बा अस म्हणजे याच त्याच ऐकूनच केलेलं. पण त्याच्यानंतर कधीच नाही केलं आणि ते खरंच म्हणजे मला वाटलं नव्हतं मला थोडीशी भीती होती मनात पण ते माझ्याकडनं झालं त्या व्यक्तीने रिटर्नही घेतलं लगेच
हा
पण मला तो आनंद खूप झाला की माझा बाराशे रुपयाचा फायदा झाला.
हो नक्कीच,
आणि तो तरी त्या वेळेचा बाराशेचा फायदा आता तर तुला मी सांगितलेलंच आहे जवळपास पन्नास हजारापेक्षा जास्त मी ऑनलाईन खरेदी केली असेल.
हो हो ना सांगितलं तू हम्म हो हो सांगितलं. ते आता म्हणजे काय असं काही कार्यक्रम वगैरे असले की तेवहाच येतं का सण वगैरे असले की, ते तेव्हा
नाही नाही ते सण वगैरे असल्यावरती नाही येत ते काय होतं मागे थोड सण बीनच होत ते आलेलं. तर मग त्यांनी थोडीशी नवीन नवीन नाही का कुठल्या गोष्टीला जसं की आता जिओचं सिम कार्ड नवीन आलंय. तर त्यांनी आपल्याला फ्रीमध्ये वापरायला दिलं होतं बरोबर आहे. आठवतय हा मग ते आंबानीचच ऍप आहे तर मग त्यांनी काय केलं सुरवातीला अ फ्री मध्ये म्हणजे कूपन दिले नवीन नं बरला अ प्रत्येक नवीन नंबरला एकदा कुपन द्यायचे ते पाचशेचं वगैरे किंवा हाजारचं वगैरे किंवा मग ते इंस्टाग्रामला जोडायचं. मग त्याच्या तुमचे फॉलोवर्स वर अ ते अवलंबून असायच की तुमचे किती जास्त आहेत. मग त्याच्यानुसार ते आपल्याला तेवढ्या जास्त अ किमतीचं ते अ कूपण म्हणता येईल ते द्यायचे ते जसं की आता जास्त फॉलोवर्स असले की मग ते चार चार हाजाराचे कुपन द्यायचे.
हो का आणि ते कूपन म्हणजे ऑनलाईनच असायचे का?
हो तिथं ऑनलाईनच असायचे आणि मग ते ऍप उघडलं ना आपण नवीन कनेक्ट केलं नाही इंस्टाग्राम आपण त्याला जोडलं कि मग ते कूपन आपल्याला भेटून जायचं मग ते चार हजाराचं जर असल आणि चार हजाराचं आपण अ कार्टमध्ये सगळं सामान आ आ म्हणजे टाकलं. आणि नंतर आपण मग ते कूपन लावलं आणि आपलं जर शॉपिंग चार हजाराचीच असेल आणि चार हजाराचंच कूपन ने आपल्याकडं तर मग आपल्याला एकही रुपाय द्यायची गरज पडायची नाही. अस व्हायचं मग ते फ्री म ध्ये येऊन जायच आपल्याला मग त्यांचे ते चार्जेस असतात ना काय म्हणतात ते आणून देण्याचे वगैरे डिलिव्हरीचे तर ते सुद्धा नव्हते घेत ते.
हा हा छान होत.
हा.
एक म्हणजे आता तू आत्ताची गोष्ट करते की एक दोन वर्षापूर्वीची करते.
नाही आता एक महिन्या अगोदरची गोष्ट करते एक दोन महिन्या आधी म्हणजे माग च्या जवळपास सहा महिने मी अशी कमीत कमी शंभर तरी माझे ते आलेले असतील पार्सल.
आ आ हो का अरे वा छानच हे कि मग.
त्यामध्ये म्हणजे अ काय म्हणतात ते इतर देशात जे कपडे वापरतात ते कपडे किंवा मग अजून आपले घरी घालायचे कपडे अ रात्रीला वगैरे. किंवा मग आपण बाहेर जातो जीन्स टॉप वगैरे असं भरपूर काय काही त्याच्यामध्ये अजून अ दागिने पण होते गळ्यातलं. हातातलं वगैरे अजून भरपूर काय काय गोष्टी होत्या.
म्हणजे सगळंच होतं जसं आपण जनरल ऍप युज अ यु वापरतो तसं.
हो भरपूर काय काय गोष्टी होत्या अ माणसांचं सुद्धा होतं तर मी माझ्या ह म्हणजे नवऱ्याला सुद्धा अ भरपूर कपडे घेतले त्याच्यामधून.
हो म्हणजे फायदाच झाला ना आस
आणि एक चप्पल पण घेऊन दिली साडे आठशे रुपयची आणि मी स्व तः हा पण घेतल्या दोन.
हो ना पण आगं चप्पल वगैरे त्याचं माप वगैरे कसं समज त कस ते आपल्याला म्हणजे कूट हो का.
हम्म. आता मला दहा नंबरची लागती असं त्याच्यावर लिहिलेलं असताना नंबर अस तात त्याच्यावर अठ्ठेचाळी अठ्ठेचाळीस नाही सॉरी एक्केचाळीस बेचाळीस चाळीस अस नंबर असतात ना.
अच्छा आणि म्हणजे गुणवत्ता चांगली असते का त्यांची?
हो म्हणजे ते एकदम चांगल्या अ दर्जेचे आहेत. अजिबात म्हणजे आपण तरी बाहेरून कसेही घेतो. अडीचशे तीनशे पर्यंत पण ते खूप म्हणजे चांगल्या दर्जेचे. येत
हो का, ते काय ऍप आपल्याला इन्स्टॉल करावं लागतं का?
हो आता नाहीय ते मागे हो आता नाही सांगता येत तरी पण आहेत भरपूर ऑफर चालू सत्तर टक्के के ऑफ म्हणून वगैरे
अच्छा! अच्छा! मी मला सांग नंतर मी करून बघ म्हणजे कधी कधी ऑफ म्हणजे असं आलं काहीतरी मग करता येईल ना आपल्याला. मी जास्त खर तर नाही करत खरेदी.
हा मी आता आताही तुम्हाला टी शर्टच्या वगैरे पाठवू शकते आता तुम्ही तेव्हा तर नाही घेतलं पण अस सतर ऐशी रुपयाला त्याच्यात तीस टक्के सतर टक्के भरपूर काय काय ऑफ आहे अजून पण तर तुम्ही घेऊ शकता म्हणजे सत्तर रुपयात भरपूर चांगल्या क्वालिटीचे कपडे येतात अजून पण
हो ना चांगलं आहे ना मग, आणि म्हणजे घरी यायला किती दिवस लागतात त्याला
पाच सात दिवस एक मला असं वाटतं आपण आता इथे थांबूया वेळ झालेला आहे.
हो का ठीक आहे म छान वाटलं तू
तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं धन्यवाद.
धन्यवाद.